हॅलो
ह्या ला झाला
अरे तुझा आवाज होता मगासपासून मधीच कट झाला....
वरखाली वरखाली ठेवते ना मोबाईल त्यामुले झाल असल...
वर खाली कुठं...
मध्ये हातात धरतोय नाही तर मग खाली वहीवर ठेवतोय ना....
हा...
त्यामुले झालं असेल
मायला.... दिल ना दिया...
काली तो स्किन आहे का?
हो निघतोय
किती झाला...
अहो काय काय चालू आहे काम...
तू हेच लिहितोयेस अ नोटस लिहितोस...
असाइनमेंट लिहितोयस.
तासा भरात होईल असां.
पानं किती आहेत तरी लिहायची?
बघतो
सात.
दोन दिवस सुट्टी घे आता आणि अभय पण आणि कसं सांगायचं?
तू जेवढं बडबडशील तेवढं तुझ्या डोक्याला ताप होणार काय तुला सांगतोय ते काही उगा सांगत नाही मी. गडपटल्याने रागराग केल्याने त्यांनी... डोकं दुखतंय असं तुला वाटत सगळं काय नाही असं नाही. हे शांत काय नाही. बडबडट्याला काही कुणाला काही नुकसान होत नाही काय नाय.
काय सुख मिळत नाही काय
मला आता झोप यायली.
बर बरं बंद कर काहि फक्त हा जरा आठवडा काढायचा आहे मग काय?
रिकामा ऑडिओ
आता
अजून अभ्यासाला..
गोळ्या खात्या पहिल्या गोळ्या. हो सगळ्यात पहिला आणलेला. ते पाणी झपता होते.
रिकामा ऑडिओ
तर सगळं.
रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
अदी बघा कर दुसर्यांनी कडून घेतलं कीं
्बघ कीं.
का कुठे काढून घेत म नंतर त्या नंतर ताप व्हायचा.
नाहीच्याच काय लावू नकोउगाच कामाला लावशील अनिक.
काय होत नाही बोल तुला माहिती आहे का? त आता जॉईन होश ना! थांब ह दोन मिनिट ह अप.. काढून घे आपल्याला काय
रिकामा ऑडिओ
काम
आत्ता मी वीस तीन एज वर हाय.
नायकुठ
हॅलो.
किच्यास पैकी अ
एकवीस फेट लियाचे हम् हम् म्हणजे एक
प शी पाार चार दूर पय परीक्ष अ
ह
ते माझ वर्ष जास्त करून टाकलो. ह सोरोपली यायला त विषय. हो अडतीसशे पन्नास हॅलो तू सगळ बोलतो आहे.
काय बोलतय? काय करू मग?
बोल बस
हो.
विचारत नाही.
सर्वच लिहितो थांम प्रतीक्षेला मेसेज करतो सर्व लिहायचय की काय काय बोलतोय बोघ प्रतीक्षा तई
त तर आहे सिझ मोठ झालं असध
आा
हे झाले.
सर्व लिहाच्या
आ का? जास्त प्रॉब्लेम प्र म्हणतच ना होण्या सोडून जात काय? मेडिकल सोन जास्त बडबड गतीत मुद्ध नवरा सोडून गेला का? अ त डॉक्टरला सांणार चेकपला
काय माहित नाही बाबा तचा राग पण बेकार आहे.
हा हो कायला. तर
आधीच ती बघितलस ना किती हायपर होते लगेच.
नऊज होतचा तुमे ते जो कायता बघ नॅचरल खरंच प्रिन्सिपल आहे ना?
हो.
मॅच माहव होता खरंच माह होत. क्लासचा क्लासचा मॅटेरियलला माहितच नव्हत ह
एक ती माहित असून न माहितल्या माहित असल्यासारखं करते ती
शेवटी त्यांची क्लासची पणती ना?
क्लास टीचर तीच आहे तिला काय फरक नाही रे पडेत हे बात.
आणिवढ गार पदार्थ खाय काय ख
इगो हार्ट झाला किं समोरच्याला समोरच्याला हर्ट करतात असा विषय त्यांचा
स ख
हो त्यांचा जोपर्यंत इगो शांत नाही होत तोपर्यंत तो आणि ते बघून घेतात सर्व कायदे
काय काय म्हणतो?
हम्म,
तो उपने निकला ना, तो पण म्हणजे, व्हिडिओ मध्ये असतो तो, म आता, मी मगाशी बगत हो ना, गणपती च सॉग त्यात पाहत होतो,
एक सॉंग रिलीज झालाय,
रिलीज म्हणजे ज जुनच आहे, तो अटेकपणे झाली,
कुठल्या सॉंग मध्ये आहे चॅनल, हे नाव आहे ना, कोकण टॉकीज म्हणून,
म तेचा च चायनल आहे तो,
त्यांचे एक अ ग्रुप आहे रे,
ते हेच कमिनुटीच घ्या नको हा,
त्यांचा ना ग्रुप आहे त त्यांनी तो, चॅनल ओपन केले नाही,
इट्स नॉट हो येणार आहेस, घाव तेल तेवढ्या दयच्या, नोटस वकिल काय रात्र जाय, च
ईशाच लिहायला घेतलं तर, नाही होणार कंटाला येत लिहायला जाम, आतास मी एकविसाव्या पेजवरर आहे,
होणार नाही आहे, शिकायचं राहूदे, शिकवेस तससगळी, सिक्विनस काय करायच, सिक्विन्स तुमच्याला लिहायचं का? सिक्वेन्स मध्ये आपल, एक माझा ते एकच होईल. सिक्विनस नुसार द्या गेल तर,
क्विन्सवाईस का आले, माहिती आहे. नंतर आपल्या जर नोट्स वगैरे, लागले तर मग शोधा शोध नको.
मॅडम थोडीसेक्वेस देत्यात आम्हाला, नोट्स भेटला बस झालंना,
बघा आता इम्पॉर्टंट टॉपिक, कोणतां घेत आहे तुम्ही?
आता तू
कोणता लिहित्या पहिला?
तू कुटला दया लाईस, कम्युनिटीला काही लिहू नंतर, आता राहू दे. करणार रे नार अहिंसा, येव दया म जेवढ तेवढ ला रे ते अर्ध अर्ध राहतीलरे सगळ,
ते कम्युनिटीचं माझं राहायलाियचं अजून,
काय लिहायचं आहे,
एक सेमिनार राहिलाय परत, ते नर्सेस न ढोगल यायचे आतमध्ये,
अक्षय जा ना
म,
तोेच दोन सिमनार राहिल्यात अजून,
कोणते?
दोन्ही पण राहिलेत
हो.
आता काय करशील मध्ये? एकदम शॉर्ट शॉर्ट मध्ये लिहायचं.
एक एड्स आहे नि एक मलेरिया ए
एकदम शॉर्ट शार्ट मध्ये लीह.
आता हो. हॅलो
हा.
दहा... पावणे दहा मिनिटं झाली.
हा थांब... करतो कट.